हॅलो!
आम बोल की.
बोलकी काय करालस.
काय झोपरे तू.
आता आलो. जरा कार्यक्रम होता कार्यक्रम ओ. बारशाच होता.
हा हा मग काय करा बोलवलं.
ते पूर्ण इव्हेंट होता, डान्स तेन व्हते सगळे.
डान्स होतोय.
व्हयं सगी पूर्ण कॉलेजची, सगे यात पोर ते नाचंत्यात. होय मोठ्याने केलं, तर बारसं मोठ्यान केल त्यानं.
फिनास होत बारस.
अ सराच्या भाच
हा हा हा म.
तेच के जर असं जेवल तिथं सगळं जेवण तेंन आलो.
काय होत जेवण.
जेवण ना पुरी, भाजी. श्रीखन पण होत. सगळं वा. भारी केलतं सराणी सगळं.
प म.
म तेच कीं सकाळचं न गेल तो न तिकडच. अण ते सगळं काम, तेने होतेत ना.
हा हां!
त्यामुळ सगळ तीथचं हे होत.
तिकड गेलता व्हयं.
होय.
म दीदी.
दिदी आहे कीं अभ्यास कराल्या.
हा हा!
हं!
मगर.
मग काय नाही, तेच का डान्स तेन बसवायलते स्टेपिंग तेच स्टेपिंग तेंन सगळ हे कराल तेचं.
हा!
आता हे आलं ना कार्यक्रम, आलेत कॉलेज मधले तेन. ते बाहेर
हा. प्रॅक्टिस तेन चालू ए सगळीच. प्रॅक्टिसचे टाइमिंग सकाळी लावल्यात लवकर.
हम्म.
हम्म ते लवकर जाऊन सगळ्यांच हे करणार आहेत ना? टीम टीम तयार करणार आहेत.
एवढे जण?
होय. भरपूर जण आहेत तिथे.
ह. हं. हं. मग
मग ते बोलवल्यात आणि परत आणि परत जा- त सहा वाजता जायाचं.
हम्मम
मग त्यांनी टीम पाडणार. मग ते टीम वर न सगळं हे करणार. ठरवणार. कोण कुठल्या ह्याच्यात इव्हेंट मध्ये येणार ते.
हम्मम्
या वेेळेला आमच्या कॉलेज मध्ये होणार आहे. होय. इथ जाणार. मोठ्ठ - मोठी स्पर्धा असत्या तीस, तीस -पस्तीस इव्हेंट असतात. तेवढी इवहेंट तेवढी इव्हेंट खेळतात. तुमानी बघा, बघाय यायला चालत की.
चालतय कि हम्म हम्म्. लांब की रे म अजून.
व्हय. लांब आहे. ते आता प्रॅक्टिस त्यांच चालू केलं ना?
पोरांचं -
तुमच, ते राजतेन आहेत मध्ये. ते ना? तुम्ही-तुमच्या पण कॉलेजमध्ये असे इव्हेंट होत्यात ना?
हे नाही कावा काय असलं काय, फक्त ते हे होत. ते च, काय ते? काय होतं बा बा काय तर
हा हा.
ते तेवढं होत. नाही तर नाही काय-
ह हा.
आत्ता चांगलं केलय त्यानी.
हा हा. तू पण तिथेच होतीस ना त्या कॉलेजला?
येशिलच की -
ह हा.
मग -
ते आता चांगल केलय कॉलेज. पूर्ण सगळे पूर्ण इव्हेंट घेतात. सगळे येतात. सगळ बदललय.
होय. म?
प्राचार्य पण चांगले आहेत तिथले तेे.
होय.
आता सगळं परवा दिस, म्हणजे हिला सहा महिन्याच्या माग-
ते हुजरे सर म्हणून होते बा प्राचार्य आम्हाला.
होय? आम्हास्नी ते हे नाही आहेत खाडे सर आहेत.
हम्. आता बदलले असतील.
होय. बदलले. आणि त्यानी पूर्ण सगळ सोय सोयच-
भारी केली. बे बे पण आहे ना?
बी बी ए, बी बी ए न आहे तिथं लॉ कॉलेज चालू केलय.
हो? बा बो भारी केलय.
ह.
हम्म्.
परत हे आहे बी. ए. बी सी ए पण आहे तिथं
हम् हां हां बी सी ए आहे की
बी सी ए. बी एस सी. बीकॉम आणि आर्ट्स होय.
ह.
सगळी फॅसल्टी हे करून घेतलं.
भारी की केलं.
हम्म.
मोहन लायब्ररीत जातोयस.
हां लायब्ररीला जातो की असं कधीतरी पुस्तक त घ्यायला.
चांगलाय.
होय.
हंं.
हो काय तेच कि सगळ्या वई. अजून कॉलेजमध्ये ऍडमिशन अजून चालू नाही ना.
आरे बाबा कवा व्हायचं चालू.
काय कधी हो न का अजून लिंकच ओपन होण झा.
होय.
हो.
फॉर्म भराय.
माजून ते फॉर्म ते आहेत आमच्याकडे सगळे आमच्याकडेच ठेवल्यात.
हां.
ते कास्ट असल्या म्हणून कन्या लवकरल भरून घेना झाल्यात.
का?
त्यांनी म्हटले अजून ओपन व्हायचय म्हणा त्या
हां हां हां लिंक ओपन ह्याच्याच.
हा लिंक ओपन झाल्यावर मग भराया म्हटलं सांगलं.
चालतंयं की होय.
तुमच्या तुमच्या वेळेला पण असं हे करत.
नाही नाही नुसतं बुक लेट असायचं.
हा.
ते ज आता नाही होत असले नुसतं बु बुकलेट द्यायचे.
आता बुकलेट मध्ये फॉर्म तेन आसायचं की
हम्म मग ते फॉर्म नुसत ऑफलाईन फॉर्म भरायच.
हां आमची पण परवा दिशी भरून घेतली जमा केली आहेत. आणि परत सांगितलेत की घ्या या म्हणून तेळ होय लगेच होत नाही. असं धावपळ असत्या दोन तीन महिने
पहिला रे पहिल्या लगेच व्हायचं.
हां तर आता आता ना आहे होत नाता तिथं. चार पाच दिवस जाऊन आलो ग ॲडमिशन करायचं.
पैसे पैसे लागलंच भरायंच आहे ना.
नाय नाय पैसे कुठ मला पैसे नाही आहे तिथं.
नाहीय.
नाही फ्री मध्ये
अ बर क र.
कास्ट मध्ये लागल्यामु क महाराष्ट्र डॉक्युमेंट्स घ आहेत ना माझे त्यामुळं क नी सगळं होय सगळं करून हे घे
आता हिच्या दिदीचा
होय दिदीचं पण करून घेतले.
बरं झालं हो.
हो नंतर लागणार ना ते सगळं.
होय होय. .
म ते कॉलेज कॉलेजमध्ये सगळं परवा दिवशी भराय गेलतं खरं तर डोमेशन सर्टिफिकेट नव्हतं ना माझ्याकडे.
हा हा हा.
डोमेशल सर्टिफिकेटचा ते तुटलेल्या स्कॉलरशिपचा तेन भराल हा डोमेशल्स त्यांनी म आता काढून घेतले म आता आणि फॉर्म भरे द्यायचे.
हा हा हा चिखलीकडे केला असं का?
होय त्याकणच करून घेतलं.
हम्म हम्म.
जरासा हे म्हणजे जरासा वेळ लावलं काढून घे
होय होय वेळ लागते.
हो.
म
हम्म तेच माझने आधार कार्ड पण हे करा सांगतलेलं महाराष्ट्र
हा हा म.
मग तो महाराष्ट्र करून तिला आमस नी दोन दिवसात. तुमचं कधी करून घेतलेले ते?
. महाराष्ट्र केलं. परत रहिवासी दाखवलं महाराष्ट्राला आहेस.
हा हा.
सगळी झालतं
अरे ते हे हाय क नाय ते जूनं आधार कार्ड? महाराष्ट्र त्यात आमची नावं वाढवलेत की.
वाढवलेतं
होय हा परवा.
हा हा कोणाचा आहे तुमच्या?
चौघांने नाही दिदीचे आणि माझ्या.
हा हा हा आणि आ हे रेशन कार्ड मध्ये ना?
हा रेशन कार्डमध्ये.
मग रेशनकार्ड अक्काचा
अक्काचं पण म्हणजे इकडचं पण चालू आणि तिकडचं पण चा असं म्हणजे तिकडचं ऑफलाईन आणि इकडचं ऑनलाईन असे केले.
भारी केले की.
ते नुस्तं असं कॉलेजमध्ये दिले तर चालते ते.
होय होय स्कॉलरशिप भेटत्या?
कॉलरशिप अ अजूनपर्यंत आली नाही.
हम्म हम्म.
फुढच्या फुढच्या वेळेस सांगलं देईल म्हणून
हम्म हम्म हम्म.
इकडचे मला दहावीचे मिळाल्या. तर दहावीचे मिळालेले
मम्मी आणते की.
किती मिळालेले त्याला दहावीला.
दहावीला काही एवढ माहित नाही. तर मिळत होती पाच हजार रू पेग दिलता आदी.
हा हा
ते साठच्या पुढ पडले अस
हा खर आमासनी यावेळेला साठच्या पुढं पडल्यात त्यांनी वीस हजार रुपये केलते
व्हय नंतर वाढवले रे.
हां मला आलत की होय
मला आलत खरं. ते रिओपन कराय लावल्यालीत ती परत काल माझं अकाउंटच बंद पडलय ना.
मग केलंत?
केल की. रिओपन केल. आणि हे केल. आल थोडेफार कट झाले त्यातले.
होय.
होय.
थोडे थोडे झालते.
ज्या लवकर केल असत कि नाही. ते नीट झाल असत सगळ बरोबर. माया मित्रानी तेनी घेऊन आलेच. ते पहिलाचा
होय. रिओपन क रिओपन केल्यावर मग सगळं आल.
हा वीस हजार आलत?
अ वीस हजार अकाउंट आलतेत खर ते ठेवून ठेवून त्यातल जर थोडे कट झालते. तरी मला पंधरा पर्यंत आलते. होय.
भाइर आली इथे. मग
आणि तुमच्या वाल मयोदीला पण केल आलत काय?
तिज काय नाही तिला कमी होते. पन्नास का काय तर होय.
म आसिधा आसिधा महाराष्ट्रात असल्यामुळं तिला त्याला ये झालं त्याला
त्याला लई चांगली टक्केवारी होती. खरं महाराष्ट्रात
हा
हा
मग तेच चालतय मग. अ एक थोड्या वेळाने कॉल करतो तुला.
हा चालतय. आणि माझ कधी?
थांब थांब दोन मिनट.
हम्म उम ठेऊ का?
हा